हाके
काही नाही बसली आता स्वयंपाकाला लागायचंय
होय काय बनवायचंय स्वयंपाक
वरण भात पोळी भाजी पोळ्या आहेत सकाळची थोड्यात तरी करायचे थोडे
हम्म काही ते ह्याच टाइमला लागते का स्वयंपाकायला
अजून येणार ना सगळे बाहेर गेले तुमचा स्वयपाक
कुकर लावला आता आता हिररण भात वगैरे लावून झाला आता पोळीोळी भाजी आहे सकाळची आता खीर कराव म्हणलं गव्हाची मग काय हा गावाची दलिया म्हणून आज स्पेशल येत आता गावाची खीर करूयात मला थोडं पौष्टिक पण आहे गुळा वगैरे छान करते गुळ वगैरे टाकून छान लागते हा हो सांगते की काय नाही एक वाटी दलिया घ्यायच आमच्या इकडे दलि भेटतो त्याचा रेडीमेडच दलिया भेटतो गव्हाच्या हचा तुमच्याकडे खपली गाव म्हणतात ना हा तुमच्याकडं तुमच्याकडं खपली गो म्हणतात त्याला वाटत
हा ते जोडगावच अस असं दळल्यानंतर आहे ना ते
हा हा हा हा आमच्याकडे तेल आमच्याकडे तं रेडीमेडच भेटतं पाकिट ते आणायचं एक वाटी ते घेतं दलिया म्हणतात आमच्या इकड दलया त्याला मग ते गव्हाचेे बारीक बारीक कण असतात आणि ते मग एक वाटी घ्यायचेंय मग ते कर मध्ये तूप टाकून चांगले परतून घ्यायचे मग त्याच्यामध्ये भाजून घ्यायची चहा भाजून घेतल्यानंतर न पाणी टाकायचं मग चांगलं भातासारखं शिजून घ्यायं आधी त्याला मग नंतर नवर हा कुकरमध्ये त्या त्याच्यामध्ये मग मी थोडस काजू बदाम आपले मनुके पुन्हा गूळ थोडस हे टाकण म हालून घेते हा ते सगळं टाकून मग वेलचीपूड पुन्हा जायफळ हे किसून थोडं टाकायचं आणि थंड झाल्यावरती त्याच्यामुळे दूध टाकून खायची खूप पौष्टिक खीर लागते मुलांसाठी खूप अतिशय उत्कृष्ट आणि प पौष्टिक खीर य ती
हा हा हा आमच्या इकड आहे ना ही खीर अ गुढीपाडवा झाल्यानंतर जत्रा अस ना आमची त्या दिवशी
तुम्ही कशी करता तुमची वेगळी पद्धत असून थोडी
घा घा पण क वगैरे करतात ना त्या टाईप नाही करत आमच्या ् हा दध टा कोण तो टाकून खातात आणि त्यासोबत कैरीची चटणी करतात हो इकडे स्पेशल आहे ते मेनू सोलापूर
हम्म आज काय केलं होतं मग नाष्ट्त्याला वगैरे रेसिपी नाष्ट्ताची
आज सकाळी आहे ना पोहे केलेला
होय मी आज केले होते आपपे
र होती ना जायची बर
हम्म मी आज काही नाही आपे केले होते रव्याचे, रव्याचे. नाही नाही रव्याचे कारण आज थोडी गरबड होती, मला पण याला शाळेत वगैरे जावं लागतं, लहान मुलगाय ना.
हा तांदूळ पहिला भीजू वगैरे घालायला लागतय, त्यातच वेळ हॅलो.
हो ऐकू येत ऐकू येत. हॅलो हो त्याला काय नाही, रवा वगैरे भिजवाय रवा ताकात भिजवायचा किंवा दह्यात भिजवायचा त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा का गाजर आपलं जे जे छोट्या छोट्या भाज्या कट करून टाकायच्या. पुन बारीक चिरून कोथिंबिरी टाकायची, त्याच्यामध्ये मग थोडं पंधरा वीस मिनिटं भिजू द्यायचं मग त्याच्यात इनोची पुरी टाकायची, इनो त्याने एकदम छान जाळी पडती मग त्याला मग ते अ आपल्या हा इन्स्टंट पंधरा ते वीस मिनिट, आपण ते झाकून ठेवायचं. त्या मग त्या इनो मुळ कस, थोडं फसफसून येतं ना ते. ते हा मग नंतर ना, त्या आपल्या पात्राला तेल वगैरे लावायचं, त्याच्यामध्ये छोटे छोटे आपे काढयचे. आंबळ काय?
मग त्या नाही आमल्या जातना,
हो आमल्या जात नाही नाही ताकद भिजवते मी. ती ताकामधली आपी आपपी करते, रव्याची ताकातली,
हा हा हा.
हम्म ताकामुळेळं आंबट होतात, हं थोडे आंबट होतात, ताकामुळेळं, थोडं गावरान टोमॅटो वगरे असल तर ते, पणथोडं अंबटसर राहतय. पुन्हा थोडीशी ढोबळी मिरची टाकायची त्याच्यात. कांदा, टोमॅटो, मिरची लहान मुलांसाठी. अस वेगळ काहीरी पुन्हा असं लेकरं ताक पित नाहीत, काही पीत नाही, त्याच्यामुळे ते ताकाचे आपण आपे करू शकतो, लहान मुलांना पुन्हा चटणी हिरवी चटणी अ खोबरं दाण्याचा खु दाणे समजा शेंगदाण्याच्या नंतर डळ हे सगळं टाकून आपण त्याची हिरवी चटणी बनून मुलांना देऊ शकतो, डब्याला पौष्टिक अशी.
ह
हम्म तुम्ही कसं बनवतात, काय बनवतात, आपे वगैरे
आ मी रव्याचे अपे कधी मी ट्राय नाही केला, पण आता लवकर करेन. रव्याचे अपे अजून ट्राय नाही केलं मी.
इस्टंट तुम्ही तर अर्ध्या घंटा मध्ये तुम्ही करून खाऊ शकता, भूख लागली एखाद्यास समजा पटकन बाबा काय बनूय बनू त हे खूप सोप्प पद्थ आहे एकदम छान पटकन रवा भिजवाचा, एक वाट त्याच्यामध्ये ताक टाकायच, मस्त बारीक भाज्या कट करून टाकायच्या मी टाकायंच, थोडंस इनो टाकायं इनोनी कसं एकदम फसफसून येत, आणि जाळी पडती त्याला विशेष करून.
बर.
आणि आ हा आणि ते आपलं
सोने वगैरे आले तरी पण इन्स्टंट आहे
हम्म आणि खोबरं वगैरे तर आपल्या घरात राहतात त्याच्या थोडं डाळवं खोबरं डाळवं खोबरं ते टाकूनग आपण करू शकतो त्याची चटणी वगैरे
ते पाहुणे वगैरे आलं तरी पण चांगली आहे रेसिपी
हा थोडं वेगळं काहीतरी खयला उद्या करा तो मी तुमच्या मिस्टॉरंटला थो तवी अगदी रेसिपी होई हम्म हा खूप छान लागते ते आप कराव्याची आणि युट्यूब ला पण आहे त्याची रेसिपी
बर बघते एकदा ट्राय करते अजून रज च्या जेवणत काय असतं तुमचं
ना हेच वरण भात भाजी पोळी कोशिंबीर अजून चटण्या वेगवेगळ्या प्रकारच्या तेच थोडं थोडं मी लावली सव्या आता त्याला हातोयातो थोडी थोडी भाजी आधी खात नव्हत आधी असं फिक्क असं मिठाची हळदीची भाजी खायची थो आंबारी मसाला वगैरे टाकते मी भाजी थोडंसं खातो मग आता थोडी तेलला पण सवय लागते ना नाही एकच मुलगा आहे त्याला ह
नाही सवय लागायला पाहिजे पुन्हा मोठ झाल्यानंतर खात नाहीेतलंकर
खात नाहीत मग लतीच आणि वेगवेगळे प्रकारचे आपे धिरडे कधी कचे धरडे करते मी कणिक भिजवायची ताकामध्ये थोडीशी किंवा पाण्यामध्ये त्याच्यात थोडसं टोमॅटोची व टण आप करून देऊ शकतो दोशाच्या तव्यावर बनवून कांदा वगैरे टाकून हम्म ते पण खूप छान लागत त थोड पोळी पण खायला कंटाळ येत लहान मुलांना मग आपण हे पण बनवून देऊ शकतो ना त्यांना
धिरडं बरोबर आहे ना आणि धिरडं गरम गरमच मस्त लागत
मस्त लागतं त्याला लोणचं वगैरे दही दह्यातली चटणी बिटणी असली तर एकदम छान लागत मला आता उद्या तोच प्रकार चाललाय करायचा हम्म तो टाकण तर उद्या मी तेच रा म्हणाले आज झाले आप माझे आता उद्या सकाळी म्ह आता तेच करूयत आता कणकीची धरडे करत य आणि टोमॅटो आप शेंगदा चटणी वगैरे करते ते हम् मी उद्या आता तिथे करते आता माझा प्लॅन ठरलाय उद्याचा मग ते करत मग आता म्हंटलं थोडं वेगळं अडचंला पण खायला तेच तेच पोहे ते हो पाठवते नक्की तुम्ही पाठवा फोटो
पाठवते हो ट्राय करेन ना उद्या रव्याचे हपपे
ट्राय करू रव्याचे आपपे हे इन्स्टंट रव्याचे आपपे आणि गव्हाची खीर पण करून पाहा खूप पौष्टिकी पण गुळाची तर खूप छान लागते खायला त मला खूप आवडती गोळाची हा बर आहे हा शुगर तरी आता साखरच कसं प्रमाण कोणाला पण शुगर व्हाय लागली आणि गुळ तर कधी खाल्ला ती चांगला. हिमोग्लोबिन पण वाढतं सगळंच राहतं.
आणि कस साखर पण खाऊनय ना वेगवेगळे्या आजार आमंत्रण द्यायला व्हायल.
हो मग.
साखरच जेवढी बंद करायला पण तेवढी सांगली.
तेवढी चांगली मग काय आपल्या गुळाची जितकीे पदार्थ गुळाचे अनारसे पण किती छान होतात. बरे जण गुळाचे अनारसे पण करतात. ते पण रेसिपी चांगली आहे. पुन्हा चकली वगैरे पण आमची इथ तर हो आधिक महिनत दि ना माझा आई आली होती अधिक वान दिलं. गंग एक छोटंसं तांब्याच गंगा दिलं तुमचा तर पहिला ोंड्याचा महिना होता ना मग.
हो हो अ ते तामन दिलेस. आणि सा फुल आयार आणले होते नवरा बायकोला आणि इतरांना पण आणि ते तेचणार अे असते ना.
हो तेतीच ती स तन देतात त्याचा मान असतो आणि आनर्शातच मान असतो कारण जाळी. पदार्थ द्यावा म्हणतात आधिक. महिन्या म ते सणार मन असतो पुन्हा आपल्याला जोडवी करते आई मुली. जोडवी द्यावी म्हणतात.
हो हो जोडवी आणि त्यावर कस होणारे वर ह बला.
हम्म दिवा लावून चांदी. दिवा लावून देतात कोणी झाकून देतात ते आपल्याला को आंब्या आंब्याचा वाण तर कोणी बतासे चा वाण देतात मी यावर्षी भत्त्याचा वाण दिला. देवीचं मंदिर होत देवीला गेले होते बताशेच बताेऊ गे. दि घेऊन गे वत के होत म म्हणजे. महिनाभर मी फुलवात लावली निरंज. पण म नि. जने बत्तीस तेतीस आन हे बत्तास घेऊन देवीला ओटी भरून आले थोडं वेगळ कायत ररी मला हम्म ते पण कोणी व्रत करत कोणी गोपजञचं व्रत करत देवीच्या मंदिरात.
म्हणजे जवळपास एक.
जवळपास आमच्या तर रेणुकामाता मंदिर आहे जवळपास. आमचं हम्म.
म्हणजे काय असं उघं खळतात की असा संकल्प करून केला.
संकल्प वगैरे. नाही के अस म्हणजे अधिक मे करत असतात ना महिभर एका तांब्याच्या ह्याच्यामध्ये. फुलवत लावायची आणि मग तांब्याचा दिवा नवीन विकत घ्यायचा आणि देवीला ओटी भुरणा दान. करायचा तो.
बर कार्तिक महिन्यात पण सकाळी उठून करतात बघा. दिवा वगैरे लावायच कार्तिक महिन्यात.
कोणी पूर्णाची दि ोंडी करतात पण मी यावेेळेस मला लहान मुलामुळे काही झाले नाही कर म्हणून मी. ब को चकलेट द बस्टच द को काजू. ते तर हिचे पण असतात ना.
बर.
हम्म कार्तिक महिन्यामध्ये पण राहत आता ते पहाटे.
कार्तिक महिन्यात कसं सांगू का तुळशीला सकाळ सकाळी पहाटे दिवाला वगैरे लावतात. म्हणजे चांगला असत ना पूर्ण महिने लावलेलं
हो हो हो पूर्ण महिनाभर.
आणि इकडं पंढरपुरात पण भरपूर करतात.
हम् तुम्हाला असेल ना आषाढी जी वारा आपली हे अस एकादशी आषाढी एकादशी करत असता ना तुम्ही
हा करते ना मोठे चार करते
मोठ मोठे उप पंरा दिवसा का होत नाही म ए शी कार्तिकी एकादशी महाशिवरात्री श्रावणातले सोमवार असशीच करते मी उपास
हो हो हो तसेच करते मी पण मोठे आणि चतुर्थी
तुम्ही काय पारायण वगैरे पण करत असताल ना मग घरचे तू
घरचे करते की गुरुचरित्राच पाारयण
हा स्वामींच गुरुचरित्रा गजानन महाराजांचं
गजानन महाराजांच पण करतात आणि दत्त गुरूंचा असं एका जागी बस असलेल्यांना ते पूर्ण पारायण करूनच उडतात सात दिवस असा हो एका दिवसात नाही सात दिवस आज संकल्प करूनच करत असते
हम्म आम्ही गजानन महाराजांच तीन दिवसाच केलत मी तीन दिवसाचा संकल्प घेतला होता तीन दिवसाचं कोणी पिटल भाकरीच करतंय पिटल्या भाकरीच्या अकरा गुरुवार गेले होते एकदा मी पुन्हा हे तीन दिवसच संकल्प घेऊन तीन दिवसात कंप्लीट केलं होतं मी त्यां पारायण गजानन महाराजांचं ते सुद्धा कधी सात दिवसाचं करत कोणी जस जमल तस त्याचे पण एकवीस अध्याय आहेत मग सात सातध्याय घ्याव लागत तीन दिवसाचे ह्याला आणि सात दिवस सजयला तीन तीन तीन अध्याय घ्याव लागतात
इथं गुरुचरित्राचं कसं त्रेपण अध्याय हा हा गुरुचरित्राचे त्रेपन्न
हो बरेच जण करायला लागलेत आता त्यांच सामुदायिकमध्ये पण असं मंदिरांमध्ये पण किती होतय
इथं गज इथं गेलतात का तुम्ही गणगापूरला
हो गणगापूर पाहिलेले
तिथं बसून सगळे पारायण करून येतात ना
आमच्या इथ स्वामींचं केंद्र वगैरे आहे ना ते केंद्रामध्ये पण सगळं सामुदायिक पारायण होत सगळ्या बायका बसून मस्त पाराण करतात सात दिवसाचं पाराण सप्ताहामध्ये
आणि तिथं कसं आहे ना अशं असं काहीतरी केलं तरी एकमेकांची ओळख वगैरे वाढत जात ना
जाते तुम्ही केलेलं असं ना गुरुचरित्राचं कधी पारायण
नाही अजून केले नाही मी अजून एकदा